तुमच्याकडनं लागला नाही का कॉल
हो नाहीकट झाला आणि ते सबमिट पण झाला.
माझ्याकडून पण झालं एक कॉल तसच झालं. म्हणजे मी उचलला पण मग कटवून गेला तो लगेचा असं हां म्हणजे माझे पंचवीस झालेत कॉल त्याच्यापैकी माझे पाच, सहा कॉल तर असेच झाले तर डायरेक्ट न बोलताच सबमिट झाले.
सबमिट झालेत ह ह ह मला पाच च टास्क आला होता तुम्हाला
नाही मला नाही मला आहे ना टास्क ऍक्च्युली खूप उपाधी आलेले आहेत पण मी ते आत्ता पूर्ण करायला घेतलेत. तर माझ्या परर्वापासन मग करते मी तर आता झाले माझे पंचवीस पण मग ते पंचवीसमध्ये हे असं झालंय ना की
हा.
पाच, सहा टास्क तर असे झिरोवरच सबमिट झाले ना.
सबमिट झालेत हा.
हन हन बघू आता काय होतं तर पाऊस वगैरे आहे ना आमच्याकडे हम्म तुमच्याकडे आ याच्या मी नाशिक हुन बोलते.
हा.
आमच्याकडे पौर्णिमेपासन चांगला पाऊस चालू आहे.
होय का आमच्या इकडे पण आता दोन, तीन दिवस झाला एवढा पाऊस नव्हता पहिला खरा आता दोन, तीन दिवस झाले पाऊस सुरू झालाय पण आज दोन दिवस तर भरपूर पाऊस म्हणजे एक मिनिट ही बंद नाही.
बरं बरं बरर.
हम्म कोणती? रेसिपी वगैरे
आमच्याकडे आज सकाळपासून चालू
होय का.
हम्म
तुम्ही त्या ह रेसिपी वगैरे कोणती सांगताय?
रेसिपी.
हम्म
असं तर मी ठरवलं नाही रेसिपी. ते सांगायची तुम्ही सांगा वाटलं साधी मग मी तोपर्यंत असं विचार करते.
ओके चालेल अ तुम्हाला बिर्याणी येते चिकन बिर्याणी वगैरे?
नाही नाही घरी नाही करत आम्ही रेडीमेडच आणतो.
ता मी सांगते तुम्हाला अ जर. पण असे चिकन मी काही दम वगैरे नाही देत म्हणजे असं दम बिरणी वगैरे नाही मी सिम्पल बिर्याणी करते म्हणजे जे मी. स मध्ये असते ना. ते अस मग जर समजा अर्धा किलो म्हणजे एक. किलो करायची असे म्हणजे किलो तांदळाची जर करायची असेल तर, त्या अर्धा किलो चिकन घालते मग ते. चिकन अर्धा किलो चिकन चे पीस करून घ्यायचे छोटे छोटे आणि त्याला.
आणि ती किती व्यक्तींसाठी होते मग ती?
एका किलोची भरपूर होते म्हणजे जास्त एका आठ दहा माणसं खाऊ शकतात एवढे. भरपूर होते होय म्हणजे आमच्यात आहेत. नाही ऑलरेडी एवढी माणसं त्याच्यासाठी. मग मी एक ल किलोचीत करते हा मोठी जॉईंट फॅमिली आम त्याच्या. मग एका किलोला मी अर्धा किलो चिकन घालते मग त्या चिकनला ना थोडंफार मी मॅग्नेट. करून ठेवते मग त्याला काय लावते? की अदरक लसूणची पेस्ट असते ना. ते एक एक दीड चमचा लावते का आता चिकन जास्त असतं. मग ते एकदम बारीक करायचे मग एकदम बारीक आणि मग ते लावून घ्यायचे. थोडी हळत टाकते आणि. दही टाकायच एक म्हणजे अर्ध एकवीस वाला पॅकेट असत. मी अर्ध टाकते त्याच्यात आणि जर आपल्याला अस आंबट वगैरेत जास्त. आवडत असेल म्हणजे नॉर्मली आंबट लागते. मग ते लिंबू पण मी पिळते ऑप्शनल ला म्हणजे जास्त आमच्या इथ. आवडते तर मी लिंबू पण पिळते असं आणि मग ते मॅगनेट. करून ठेवायची ह का अर्दातस तरी ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर. एका किलोला मी सतात सात. ते आठ कांदे मोठे मोठे मीडियम साईजचे असतात ना ते आठ कांदे मी घालतो. आणि दोन तीन टोमॅटो घालते त्याच्या मग ते बारीक. बारीक एकदम चिरून घ्यायच म फर्स्ट ला काय करते की पात मी पातेल्यामध्ये कर ते कुकर मध्ये नाही मला आवडत म मी पातेल्यात करते मग काय करते. पहिला तेल भरपूर अस तेल घ्यायच मग त्याच्यामध्ये ते खडा मला खडा मसालाच. तो ना ते वीस रुपयांचं पाकीट असतं म एका किलोला वीस रुपयाचं टाकते अर्ध किलोच असल तर दहा रुपयाचं पॅकेट चालतं त्याला मग वीस रुपयांचं ते पॅकेट वगैरे टाकायचं मग त्याच्यात कांदा टाकायचा कांदा असा ना भरपूर वेळ शिजवून घ्यायचा कांदा.
हम्म हम्म हम्म हम्म
हा आणि जास्त वेळ शिजल्यानंतर म अ त्याच्यामध्ये हे टाकते टोमॅटो. मग टोमॅटो मी काय करते थोडं परतलं ना की झाकण ठेवते त्याच्यावर आणि ते शिजवून देते टोमॅटो म्हणजे खाली काही करपत वगैरे नाही. त्या टोमॅटोला पाणी शिजत सुटतं नाही का मग ते असं मॅश व्हून जातो बघा टोमॅटो पूर्ण त्याच्यामध्ये आणि त्येच्यानंतर मग आपण ह्याला मटन थोडासा मसाला करतो ना मिक्स मध्ये, आं खोबरं, लसूण ते सगळं. मग त्येचे एक दोन हां हां. मग ते आपण मटनचा जो मसाला असतो, मटण करतानाचा तो, एक दोन चमचे ना असा अ मग तो पण मसाला मी त्याच्यामध्ये टाकते. तो पूर्ण फ्राय करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये हे टाकायचं. लाल तिखट म्हणजे तुम्ही जर स्पायसी पाहिजे असेल? म्हणजे तिकट वगैर जास्त पाहिजे असेल. तर मग मी घर गोती चटणी असते ना आपल्या आपण कालोनात वगैरे टाकतो. म, ती चटणी ह एक चमचा वगैरे टाकते मी, आणि थोडी हळद टाकायची आणि मग ते राहिलेलं सगळं ते मॅगिनेट केलेलं असतं ना? आपण चिकन ते त्याच्यामध्ये टाकायचं पूर्ण परतायचं आणि स्लो गॅस वर एक पाच मिनटं ठेवायचं झाकण ठेवून. मग त्या चिकनला पूर्ण पाणी सुटतं म ते नॉर्मली असं पकत, म्हणजे शिजतं थोडंफार हा आणि मग त्याच्यानंतर अअ तेवढं ओपन करायचं नी एका साईडला तोपर्यंत आपण पाणी ठेवायचं गरम करत. म्हणजे अंदाजे आपण आता त्या तांदळाला किती पाणी लागेल हे आपल्याला थोडाफार अंदाज येतोच ना? मग अस, ठेवायच आणि ते पाणी मग त्याच्यामध्ये मिक्स करायच. अनं नंतर पण झाकण ठेवायचं पाणी ते सगळं मिश्रण हलवायचं त्या पाण्यामध्ये अनं नंतर झाकण ठेवायचे आणि उकळीर फुटून द्यायची त्या पाण्याला, मग ते पाण्या म उकळी फुटली की एक दोन मिनिटं झाकण काढून ठेवायचं ते उकळून द्यायचं. ज्याचं आणि मग तो तांदूळ पूर्ण धुवायचा आणि मग तो त्याच्यामध्ये टाकायचा. आणि ते पूर्ण परत मिक्स करून घ्यायचं वगैरे आणि परत पण झाकणच ठेवायचं झाकण लावूनच तो भात म्हणजे वाफलवून द्यायचा. आणि पूर्ण शि शिजत वगैरे आला लास्टला किंवा मी कलर्स वगैरे टाक ते त्याच्यात म्हणजे केशरी कलर नाही का? अस मग काय करते थोडाफार असं थोडासा कच्चा कि म जेणेकरून आता नंतर आपण पाणी नाही होतलं ओतात तो शिजू शकतो वाफेवर, हे अंदाज आला कि म ते अ कलर्स मिक्स करते आणि एक राऊंड कलरचा टाक ते मग हिरवा पाहिजे असेल तर, हिरवा पण आणि केशरी पण आसा मग ते दोन राऊंड टाकते आणि पूर्ण असं भरपूर कोथिंबीर वगैरे मी अशा ओप मी आधी टाकत नाही, त्याच्या मग मी वरती भरपूर अशी टाकते आणि म थोडस शिजायचा राहिला कि मग, ते सगळं टाकून वाफ द्यायची. चांगले आणि एक अर्ध्या पाऊन तासानेच तो खायला घेतला ना. खूप छान! म्हणजे मस्तच आणि कोशंबीर वगैरे केले असेल तर, बिर्याणी सोबत तर विषयच नाही.
बरोबर.
हूम्म अशी करते मी. होय.
ठिक आहे.
हो आमच्या इथ तर सगळ्यांनाच आवडते. कोणी पाहुण्या आला तर पहिलं म्हणतात की, मोनिकाला हे करायला सांगा बिर्याणी करायला लाव. होय. सगळेच खुश होतात. बिर्याणी होय. आनी आमचे ते भरपूर म्हणजे किती वेळा असं म्हणजे मला ऑर्डर पण देत कोन पण कि होय खूप छान म्हणजे लागतेच ती एवढी टेस्टी आणि कसं? हां म्हणजे मी अशी रेसिपी रेसिपी सांगितल्या ना बऱ्याच जणांना की म्हणजे असं वेगळं काय आहे तेव्हा मी करते ते मी सांगते पण त्यांची बनवण्यात आणि नस माझं बनवण्यात खूप खूप फरक आहे म्हणजे त्या मी सांगेल तसेच करतात, पण तरी पण त्यांच्या हात न तशीच होत नाही आणि मी करते ती माझी चव असते. होय होय होय.
त्यामुळे मग तुम्ही मग ते शिजवून घेता का, आधी मॅगेनेट केलेलं?
नाही नाही शिजवून नाही, मॅगनेट केलेलं ते तसच मॅगनेट केलं ना ते आपण जे तेलात मी ते कांदा वगैरे फ्राय करून झाल्यानंतर, आपण टाकतो ना?
ते फोड थोडं ना असं वाफच एवढी द्यायची की, ते नॉर्मली शिजलं पाहिजे असं म्हणजे आपण आळनी वगैरे भाकरी करताना कसं वाफेवर आधी वाफलून घेतो, आणि पाणी थोडंफार सुटल्यानंतर हा पाण्याचे दोन घेतो, पण ते वाफेवरच ना नॉर्मलीे शिज त आणि नंतर जे आपण पाणी ओततो, आणि त्याच्यात जरा उकळून देतो ना त्याच्या मध्ये ते ते शिजूस्तोवर ते चिकन शिजून जात मग, मटनची पण अशी होत ते पण मटनला काय होतं, शिट्टी घ्यायला लागते आधी. एक शेट्टी घ्यायची, हा शिजायला वेळ जातो आणि भात कसा पटकन पण शिजून जातो, मग त्याच्यामुळे ते मटन काय होत की म्हणजे हा चिकन पटकन शिजत त्याच्यामुळे जास्त त्याला एफर्न्स घ्यायला लागत नाहीत, पण मट ना आधिचं शिजवून म्हणजे मॅरिनेट केलेलं ठेवलेलं असतं ना. ते परत एक शिट्टी द्यायला लागतील. त्याला मग त्याच्यानंतर मी त्या ह्याच्यामध्ये वतते मग ते सेमच आहे म्हणज जे दोन्हीची पण, सेम फक्त त्याला थोडं शिजवून घ्यावं लागतं एवढंच.
बरोबर आहे, बरं आहे चांगलं आहे पण तुम्हाला म्हणजे आवडीने करून सगळ्यांना खायला घालायला आवडतं, एकंदरी त्याच्यावरून लक्षात आलंय.
होय, आमच्या आणि ऑलरेडी आमच्या घरात भरपूर माणसं आहेत ना म्हणजे असं माझे सासरे वगैरे मि -मिलेटरी रिटायर्ड आहेत. ना म ते होय, मग त्यांना असं खायची नाशत्यालाच असं वेगवेगळ खायची सवय आहे ना, ते म्हणतात ना अ इडली, डोसा, सांबार हे आमच्या नाश्त्यालाच असतं आणि भर पूर माणसं आहेत त्याच्यामुळे तर, ते करावंच जास्त चं करायला लागत मला त्याच्यामुळे, ते सारखं सारखं करून करून मला ते सवय झाली. आणि आता असं कायच वाटत नाही, होय वीस पंचवीस माणूस घरात असल असेल तरी, पण मला काय वाटत नाही.
बरोबर बरोबर सवय झाली ना, आता ते बरोबर ते अंदाज आता येतो ना की किती लागतं. काय लागतं, त्याच्यामुळे मग आता काही वाटत नाही.
पहिलं करत होते ना, मी बिर्याणी तेव्हा एवढा अंदाज नव्हता माझा आणि मग कसं सगळ विचार करून टाकायचा लगेच मीठ किती टाकू? चटणी किती टाकू म्हणजे तिखट लागेल. कनय असं म्हणजे, सगळ्याचाच अंदाज लागायचा नाही. आणि मग, आता कसं तू म्हणजे जा कर लगेच असं म्हणतेस तरी मी ते पट ण म्हणजे कसं आपण अंदाचे आपल्याला म्हणजे अंदाज आहेच ना, एवढंच घे तेवढ चिरायचं एवढंच हा, मग ते एकदम पटकन होऊन जातं पहिलं पहिलं जर असं टेन्शन यायचं आता काय नाही. अ मिठ जास्त होते का, हे होते का नाही ते होते का नाही आता काय नाही, आता अंदाज हाय.
ह ह.
हे फोनच काय होतय, माझ्या पण काय कळना झालंय? बघते मी. हा हा येतोय, की माझे कॉल्स का लागेनात हे मला टेन्शन आले.
ह ह.
चालेल.
झाला आपला कॉल पूर्ण आता?
होय होय होय, चालेल ह नाही हा कट करा मी बघ ते एकदा ट्राय करून लागला तर, मग रिसिव्ह करा हा हा ठीक आहे.